हॅलो,
हा बोल.
हा ते तसच आहे बघ. आपण असं अल्टरनेट करायचं एकमेकांना.
हा तेच आपण जस करू कस तस आपल्याला समजत जात त आहे ना? आधी लक्षात येत नाही. मी की खूप उशीर मी केलाच नाही रिफ्रेश करायचं होतं ते. म मला भीती काय वाटत होती का, जे दुसरं पण काम आहे ते पण गेलं तर? कारण मागच्या वेळेस माझं तस गेलेलं थोडस, काहीतरी प्रॉब्लेम झालेला.
हो काय?
हा त्याच्यामुळे मी करत नव्हते. तर आता म्हंटलं मगाशी का एकदा बघतीच रिस्क घे घेऊन मॅसेज वाचले, खूप मॅसेज होते ग्रुप वर. ते सगळे वाचले आणि म्हटलं आता एकदा बघतेच करून.
मी अगं नाही, अं हं हं हं हं.
तेव्हा बघितलं तर झालं. म्हटलं बरं झालं मग झालं म्हणून मग हिला मेसेज केला मी अ तुझं पण बघ म्हटल असं असं करून.
हं हं हं.
तर झालं. बरं झालं मग. अगं ते ह्याच सांग मला. रव्याचा केक कसा बनवायचा? ते.
रव्याचा?
हां.
अच्छा काय नाही. रवा घ्यायचा एक वाटी, आणि तो आधी मिक्सरला फिरवायचा.
हां.
आणि मग नंतर त्या
मग बारीक असेल तरी पण फिरवाय
हो हो, एकदा फिरवायचा आणि मग त्याच्यात ना दूध टाकायचं.
हां.
तुझ्याकडे जर मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर टाकायची, ऑप्शनल आहे.
हां हां.
आणि मग कस्टड पावडर टाकायची ते पण
ते भेटत काय ग ते काय असतं मला कळलंय नाही ते अ कंडक्ट मिल्क वगैरे
हो आग ते हे मिल्क मेड मिल्क मेड
म्हणजे ते लिक्विडमध्ये येतं का?
पण मावा मावा माहिती आहे ना खवा तो खवा जेव्हा आपण साखर घालून मेल्ट होत तो असा पातळ एकदम घट्ट सेम ती पेस्ट असते सेम तशीच खूप गो गोड पण असत म्हणजे त्यात आहेत बघ ना अमूलचे पण येत आणि नेसल्याचे पण आहेत नाही ग अस दुकानामध्ये बघ ना आपल्या डेली नीड्सच्या डेअरी मध्ये नाही भेटणार तुला. कारण ते प्र हो हो किराणाच्या आ आम्ही इथे डी मार्टला व
हा हा हा ह हा हा मग ते ते पण झालंय चालू आता अ डी मार्ट नाही झालंय ट्री मार्ट झालंय.
हा मग तिथे शंभर टक्के भेटेल.
हा बघायला पाहिजे विचारून मी खूप दिवसापासून मला बनवायचं होतं
हा नाही नाही अमूलचे वाईट डब बे असतात मी तुला फोटो टाकेल आणि दुसरे नेसले नं ते ब्ल्यू डबे पत्र्याचे डबे प पण येत आणि पाऊच मध्ये ते नेसलेच येतं अमूोलचं नाहीयेत.
हो अच्छा.
हा ते तीनच घ्यायचं छोटा अमूलच मला वाटतते पासष्ट रुपयाला येतो काहीतरी पन्नास
हो काय.
आणि मोठा आहे तो एकशे ऐंशी कर मग आमच्या घरात तर आमच्या दीर जावेला तर त्याचा चहा लागतो बाई घट्ट.
चहा पण होतो त्याचा.
हो दूध नसेल ना पाणी उखळायचं आणि पाण्यात दोन चमचे ते टाकले विदाउट शुगर कारण ते खूप गोड असत. आणि चहा पावडर खूप छान. चहा होतो एकदम गोल्डन असा घट्ट घट्ट ज्यांना आवडतो का.
हा काय मला आहे ना ते हे बनवायचंय ग चीज केक खूप दिवसापासून चाललय माझं. त्याच्यासाठी मी ती रेसिपी बघित ली मी युट्यूब वर पण त्याच्यामध्ये तेच सांगितलं ते कंडक्ट मिल अजून बरच काय काय सांगितलं म्हंटलं काय माहिती इथं भेटेल
नाही नाही भेटतं. भेटतं ते.
एकदा ट्राय करायला पाहिजे, हा आणि मग मिक्सरला लावल्यानंतर त्याच्यात ते दूध मिक्स करेल.
हा दूध, तेल टाकायचं आपलं तेलातली पळी असते का.. ते एक चमचा, हा तेल टाकायचं. आणि ते परत फिरवायच मग नंतर त्याच्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, एक एक स्पून टाकाय च आपल्या पोह्याच.
हा हा एवढं टाकायला लागेल एक एक चमचा. मला खूप भिती वाटते ते सोडा वगैरे टाकायला मी कधीच नाही टाकत.
सोडा अर्धाचं टाक. कायचा बेकिंग पावडर एक टाकायची ते पण पोह्याचा ग असा चपटा. छोट्या असतात ना आपल्या पोह्याचे असे एकदम मोठा नाय.
हा.
आणि म ते सगळं एकदमचं व्यवस्थित फिरवायचं, साखर वगैरे सगळंच आणि मग एसेन्स तुला कोणता फ्लेवर पाहिजे तो टाकायचा.
हा. ‌
आणि आपलं भांड फ्री हिटला आधीच ठेवायचं. आणि मग टाकून द्यायचं त्याच्यात छान फुलतो वीस पंचवीस मिन
एकदा बघायला पाहिजेल करून मलाच खायचाय आअ आमच्या घरात कोण गोड खात नाय.
अच्छा
सगळं गोड काय असेल ते माझ्याकड येतं.
हूं हूं हूं हूं आमच्यात सगळे रिमिक्स येत त्यांना पण गोड खूप आवडत. मला पण आवडत.
अरे नाही सौम्याला तर नाही आवडत जास् त तिला गोड हा गोड नकोच असत तिला आणि हयांना पण डायबेटीजचा थोडासा. त्रास ये, त्याच्यामुळे म ते पण नाय खात. गोड काहीच नाय बिस्किट पुडे सगळं मलाच खायला लागतं.
हो काय?
बिस्किटचा पण छान होतो हाय ना.
हो पारलेजी ते टेस्ट केलेलंस ना तू बिस्
हो हो तुझ्या इथेच केलेला.
हा पारलेजी बिस्क
हा ते होतो आणि इथे ना आपण माथेरानला गेलेलो ते
हम्म हम्म हम्म तिथं दिलत हो हो आलेले.
हा ते छान वाटतं म्हणजे खायला चांगला लागतो तो आणि आता कोणाचा बर माझाच बड्डे होत ता त्यावेळेस आणलेला मी काय केलं अ केक घेण्यापेक्षा आम्ही असं पेस्ट्री बघायला गेलेलो. पण गोड कोण खाणार नाय आणि मग बघितलं तर रव्याचा केक दिसला तिथे
अच्छा
घेऊन आलो म्हणजे कापायचा वगैरे नव्हता ग आसा नुसता खाण्यासाठी बड्डे हाय म्हणून त्याच्यामुळे मग आणलेला आणि मग तो खल्ला.
अच्छा हम्म् चांगला लागतो कधीतरी चेंज ते ना क्रीमपेक्षा हा चांगला लागतो.
हा आम्ही आता किती दिवस झाले बनवलाच नाय आता म म्हणजे बनवूनच होत नाय कोणाचा बड्डे वगैरे असल्या तरी कोण एवढा इंटरेस्ट घेत नाय आ ता म्हणजे घरात ग का केक पाहिजेल आवर्जून आ
ते कधी पण आता खायला लागलोय ना.
हा त्याच्यामुळ सारखं सारखं पहिलं कसं असायचं जास्त पूर्वी आपल्याला कुठ भेटायचे तेव्हा किती मजा वाटायची तुला आठवते आपले बडे ड्डे कसे साज ते का म्हणजे नंतर नंतर ब पार्ट्या द्यायला लागलो.
पार्ट्या कोणी पिक्चर दाखवायचे
हा
मजा याची ना आणि आपण सगळेजण मिळून कॉन्ट्री ने गिफ्ट आणायचे.
हा... तेच ते नंतर -नंतर करायला लागलो आपल्या वेळेस कुठे बड्डे वगैरे होते.
नव्हतेच काहीच नव्हत
म्हणजे एकदम चांगले- असे आता सगळं -म्हणजे
मई बनवायची.. केक त्या भांड्यामध्ये ह घरगुतीच हम्म पण चांगले होते तेच दिवस ग
हो तेच चांगले वाटायचं तेव्हा मज्जा किती म्हणजे किती मज्जा करायचो
काय त्याल लिमिट नव्हतं त्या मजाला
हो गर्बा सगळ्याच मस्त त्या ग्राउंड वर खेळायला पावसाळ्यात तर एवढं भारी वाटायचं ती बारीक छोटी- छोटी फुलं यायची
हो ते ग किती सुंदर वाटायचं,
हा ती -सुरुवातीलाच असायची एकदम पण एवढी मस्त वाटायची आता ती बघायला पण नाही भेटत,
नाही भेटत ते रानफुलच ना शेवटी ते नाही बघायला भेटत हम्म
त्याच्यामुळे ती बघायला पण नाही आता इकडं भेटत कुठं. पाऊस पडला का तिकडे?
इकडे
इकडे पडला म्हणजे थोडासा सात तारखे
अच्छा महूर्त तरी केला इकडे तर महूर्त पण म्हणतात ना सात तारखेपासून
हा थोडासा आपला शिंपडल्या सारखा पडला आणि नंतर गायब एवढं गरम होतय का अजिबात बसायला होत नाही.
होय जाम गरम होतं आहे ग.. माझं तर क्लायमेटच चेंज झालं नाही एकदमच
हा- हा त्या साइडला जास्त उन्हाळा असतो का?
खूप जास्त हो -हो-
बापरे!
हम्म....
आम्ही तर त्या एसीच्या रूम मधून बाहेर येत नाही बिलकुल हा फक्त जेवण करणे काम करण्यापुरतच बाहेर येत होते आणि अशी घामाघूम होते ना काम करायचं असेल तेवढ्या पुुरतं बाहेर यायचं
हा..
नाही तर मग जाऊन बसायचं तिकडेच.
हो काय..
हा असंच करायला लागतंय एवढा गर्मी ने नको झालंय
जाम आहे ग तिकडे तरी कमी असेल इकडे एवढी जास्त आहे
इथे कसं घरात इथून बाहेर जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत काहीच नाही वाटत कारण एसीमध्ये गार हवेत बसलोय ना आणि जर बाहेर उन्हातून हे येतात ना मिस्टर, ते -आशे तापलेले असतात बस हा,, गरमी एवढे होते का नको वाटतं म्हणजे असं खूपच हे होतो पहिला आले आले मी तर काय करते माहिती आता येणार आहेत अर्धा तास आधी एसी लावून चांगलं गार करून घे ते रूम
रूमचा दरवाजा ओपन ठेवल्यावर सगळ हॉलमध्येध्ये वगैरे पण गार होत असेल ना ग?
होत. पण एवढं नाही होत ग. आणि आता काय झालंय माहितीय का, एसी सर्वि्हसिंगला झाले आमची
अच्छा. हवा पण हा हा हा हा हा
अ थोडं थोडस अ म्हणजे, कमी लागते थोडी हवामध्ये त्यामुळे बंद ठेवूनच आणि काय होत हा सर्व्हिसिंग करायचीय ग आता. ह्यांना कधीपासून सांगते सांगितलं एकाला पण तो तो काय आलायच नाही अजून ते आता समजा संपत आलाय पावसाळा पण, ते काय झालंय आता गरमी एवढी वाढली ना का त्याच्यामध्ये ती ए सी ची हवा पण कमी पडायला लागलय.
हो. असेल तसं पण.
हा. तसंच व्हायला लागलंय आता.
वातावरण, हा.
हा. कट कर.
हा. करते.